अगं, माझं बाळ रडतंय.
ह. ह. ह.
त्याला ना डोस लसीकरण केलं ना, म्हणून ते माझं बाळ इतक त्रास देतय मला.
हा अ का हम्म
झोपले आता ते माझ्या मांडीवर
झोपलंय का
त्याना
हां हां हम् हम्म डायपर वापरतिय की नि हम्म
वापरते ना
हम्म ती कापडी डायपर चांगलीच राहतय भा घ्यायच्या अजून हम्म पाहु नाय घ्या्याचे मी यते ना घेऊन मी बाळाची आत्तुय नाही का तू माझी वहिणी आहे मी तुझी ननंदय तूझ बाळय ना ते
हम्म आमच्या बाहेर
हम्म
झोळीत होत ग पण त्याला मांडीची उऊब लागली आता म्हस्त मांडी वचली
हा हा गरम तर होतच आहे फॅन चालू राहत असल सारखा हम्
त्याला न त्याला नुसती हवं लागत
तिचा शूट कधी करणार आहे ग का किरण कधी करायचंय ग आपल्याला ममी किराणकड फोन दे ग ए मम्मी किरण कुठे आहे ग काय करते हम हॅलो ह अग किरणकड फोन दे ना
दोन चार दिवसात करून टाकू कारण लय लेट बी नको नाही का आता बोलता बोलता एकदशी येईल
खरंच दोन चार दिवसांनी खरंच करावं लागल मी पण येते तिला ड्रेसच घेऊन येते मी खानाचा आता मग ममी आज आठ दिवसांनी हम्म.
त्याच्या पायाला ल स्वी करणार बरं वाटू दे मकर
मग ते काय काय लागेल आता टाळा अमोलदाादाला आणायला लागेल अजून दोन टाळ येतो म्हणजे मग कशाला विकत आणायचं त्याचं काही हे नाही हं
मला आता आज र उद्या नाहीय परवाचेलतो सोमवारी आणि सोमवारी आमची मिीटिंग आहे पण
कोे्या ना गाऊ ते मिटिंग कुठेय पण समितीला
हम्म
हम्म हम्म मग आता म्हणजे सगळे गट्ट झाले का आता
हम्म झाले नाहीय कवायसी चालूय आजून
मम्
पण त्या बाकीच्या याद्या आहे ना त्या दिवशी राधिका नव्हती त्या सगळ्या तिच्याकडे त्या याद आहे त्या अगेन बोलवेल
हम्म बर बर
कपडे बंद कर गमशी
उद्या तिथ आता उद्या तिचे दोन महिने पूर्ण होतील
हो ना खूप निरागज बाळी ग माझ एकदम गोड गोड आहे तुम खूप छान आहे ते
काय ग बटन बंद केल्यावर तुमच्या इथं आवाज येतो का ग गाणं वाजतो
हो
भारीचे म नाहीत आमचं मशी असं वेगच सायरनसारखा आव द येतो किती बारी ना डयरेक्ट संगीत आहे ऐकायला आता तू म्हणती नाव मी सत्यनारायण काळेज गणपती मधी बरोबर का नाही
ह
ते ते साखे मरी सागर सा बडे तोय मग हा तेवीस तारखेला बड्डेणपती आहे गणपती तच गंगड अ दोन दि दोन दिवस
हा का म भारीच चाल
या यावेळेस बाजणप हा आणि ते बर का तेवीस तारखेला येतोय पंचवीस तारखेला गणपती नाही ते विचार केलं कुटुवा आपण का त्यांच्या निज शनिवार म्हणजे शनिवार त्यांच्या सेपरेट ठेवून देऊ कारण पड्डे एकच येतोयग मागच्या टाम शनिवारी आला होता नेमका त्यांचा शनिवारच वाचा सत्य माराच कसं म्हणलं ठीक म हो आपले आपलेच फक्त कोण आहे का नाही कसगला
हा काही नाश्ता पाणी घेऊन जायच घेऊन म्हणजे गरम गरम समोसे किंवा काही सोनपापडी असं बोलवायच.
हा.
मग मागच्या वेळेस आम्ही नव्हतं का आणलं का ग
आणलं होत. नागपूरच्यांच खाल्लं होतं ना. आमच्या वर्षी नाही का असा जच का करत किती वर्ष का दष चवत
अमोल गेला आमोलला पाठवलं होत दत्तान घेऊन आला होता
हम्म हम् हम् हा मग ठीक आहे ना म्हणजे तेवीस तारखेला करून मग आपण नंतर अंगार योग्येत आहे पुन्हा एकोणतीस सप्टेंबर किती महिना होता काई का
वाचवा लागेल सप्टेंबर मध्ये
हम् बरीच मोठी राहिची हम्म
डायपर विपर घालून आणायचं काही नाही फक्त प्यायला मागल ना त पुरत कोणी सांभाळल आणि ती का इतकी रडगी नाही बरोबर राहील
हम्म तिलाच घेऊन बसावं लागे ना बाईज
कुठं? तीन लोकांनाच बसवतात पूजेला
नाही. तू आमच्या दोघांच्या हातून ग तिचं दोघांाय विषया चा बर बरं.
माझ्या ढंम्पूच्या अजून छोटा आहे तो
बाई देवीला जायचं की यात्रा येईला
माझा ढंपू लय छोटा काय अजून कधी मोठं होईल ग माझं बाळ
मोठ झाल्यावर खाऊ
नंतर लय दडपण पडते शाळा पप्पाचा फोन आहे. बर का आज येणार असतील एका हम
थांब थांब थांब उचलू नको तीनच
आता त्याचा आला तर सांग बाळाते धुते बाहेर कोणाला? यांचं लई बारीक काम झालं अस सारखे मोठ त्या माझा चालू आहे.
आ चालूय ना ए मेंटल तू नको उद्योग करू बाई चालू इथं पण